तुम कशी
चाललं
काय नाय मॅम बोला ना गुड अफ गुड ईव्हनिंग
झालं जेवण. गुड ईव्हनिंग हो झालं
तब्येत कशीये?
मस्तय मॅडम तुमची कशी ये?
एकदम छान अ मला जरा प्रवासाविषयी सांगा प्रवास करायला आवडतो का?
खूप जास्त आवडतो मॅम
अ कुठं कुठं जायला आवडतं.
अ माम म्हणतर महाबळेश्वर अ आमचे म्हणजे मा म्हहेश मा आहे आमच्या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये
हम्म महाराष्ट्रात सगळीकडं फिरायला आवडतं. हं प्रवासात काय अनुभव
अ खूप जास्त मॅम कश्याविषयी सांगायचा अनुभव
ते सगळं प्रवासाविषयी
हो म्हणजे अ रेल्वेबद्दल पण अनुभव हाय फक्त याच्याबद्दल नाय प्लॅटिंग बरोबर बरोबर नाय. फ्लॅट बाकी आहे सर्व
अ.. फॅमिली बरोबर आवडतं र-जायला मित्र मैत्रिणी
फ्रेंड सर्कलमध्ये पण आवडतं फॅमिली च पण आवडतं. एकटं पण आवडतं.
अणि प्रवास करण्यासाठी मज्जा येते खूप
हो मॅम खूप जास्त मजा येते.
हम्म प्रवास म्हंटलं त एक एनर्जी येती है ना?
येस मॅम येस, तब्येत जरी खराब असली ना, असं वाटतं की प्रवासामध्येच जावा.
आह ह आणि प्रवास जास्त कुठं क असतो गावाकडे, सिटीत? शहे प्रवास जास्त कुठे असतो? शेह शहरात असतो
अ मम सिटी मध्ये असतो, शहरामध्ये जास्त अस
हा बरं आजून अजून सांगा प्रवासाविषयी
प्रवास करायला खूप म्हणजे खूप जास्त आवडतं मॅम कारण की प्रवास बसूनच व्ह्यूज वगैर दिसताना भारी भारी मस्त वाटतं बघायला.
हा आणि अ पावसाच्या म मोसममधि अ
खूपच जास्त मग हो दोन वेळा खूप जास्त
आणि हिवाळ्यात
शिवाय मग ते, हो जाय लावतो
बर, अजून सांगा प्रवासाविषयी माहिती
पुण्या पुण्यामध्ये पण यायला आवडतं, प्रवास जर करायच जास्त पुण्यामध्ये आवडत फिरायला.
हा.
पुण्या सारखा प्लेस पण खूप मोठा आहे ना मा झाला शनिवार वाडा झाला. त्या साइड गणपती मंदिर झालं आता बर बरं जरा त्या साईड ला आहे ना जास्त लोणावळा आपण दोघीं
हा बरं, बरं.
काय म्हणाली? बे बला बाहेर ऑफिस मध्ये आहे ना हो. सगळीच जण
बर बर. अजून
पात या सध्या तर आता आभाळ वगैरे आलय भरून जास्त पावसात वातावरण झालंय इकड.
हां, हां.
हम्म.
जेवण झालं का?
हो मामा आत्ता झालं जेवण. तुमचं?
हो झालय झाल.
अच्छा, अच्छा.
प्रवासामध्ये बस प्रवास आवडतो का जास्त करायला?
हो बसनेच तवा जास्त करते मी.
बसमध्ये मज्जा येते ना असं. सगळे स्टॉप बघायला भेटत्यात सगळे गाव बघायला भेटत्यात.
यस ऑल म्हणजे सरळ भागाला भेटलाच्यामध्ये म्हणजे बसमध्ये.
हा, हा.
हम्.
बसची सुविधा चांगली असते.
हो मॅम छान अस जेवण वगैरे गाडी वगैरे चांगला स्टॉक होते थांबवता.
हा हा
ट्रॅव्हलिंग करायला खूप जास्त आवडते. हॅलो हॅलो मॅम हा मॅम बोला काय झालत?
काय नाही अजून अजून काय चालय?
काय ना म मॅटिकस मध्ये चालू काम वगैरे म
अजून सांगा चांगले चांगले ठीक कनी गेल्या असल तिथली माहिती द्या थोडीफार म
गोव्याचा प्लेस खूप मस्त आहे एकदा जर गोव्याला गेला ना गोव्याला गेलेले आम्ही तिला म्हणजे खूप भारी पुल वगैरे
हा
गोव्याचा अनुभव खूप मस्त आहे मला. तिथे आपलं चर्च वगैरे, मॅम. बीच वगैरेत मोठे-मोठे. ओ बाबा, बीच वगैरे आहेत ना? भरपूर. चालेल, हो मॅम. झालं, यायचं?
अजून?
बस मॅम, बाकी काय नाही मग. जर्नी, मला तर - खूप जास्त आवडते. त चालतंय मग
हो, त्याला दिलेत करून.
बोला
मग, बाकी काम आवरल का?
हम्
स्कूलची सहल, किंवा अं कॉलेजची सहल, असं त्या ठिकाणी, गेलेले आहे का कधी?
हो, मॅम.
सहलीचा अनुभव सांगा.
सहलीला गेलेलो. तेव्हा लहानच होतो मॅम, आम्ही खूप जास्त. सगळीकडे पण असते फर्स्ट टाइम केलेला, आम्ही सहलीला याच्यावरती. एक डोंगर होता. डोंगरावरती गेलेलो, तिकडे एव्हढा भारी व्ह्यूव होता. तमाम खूप असा व्ह्यूव होता. कितने का है?
खूप भारी वाटलं होतं, तिकडे जाऊन एका फ्रेंडसर्कल सोबत एन्जॉय म्हणजे, कसं ना? मॅम लहानपणीची सगळं कसं असते ना?
आणि, प्रवासात असं बाहेर ती वस्तू खायला आवडतेत का जास्त? पेरू वगैरे, चिक्कू काकडी, पेरू?
काकडी, पेरू, कलींगड वगैरे आवडतं खायला? हो. मी जास्त बाहेर तोच तो, पावाचा गरम पैसा.
बर. अजून?
बोला की ना, मग अजून काय चाललयं तुमचं?
काय नाही. एकदम मस्त.
तुमच, सांगा? तुमच्या विषयी सांगा, मस्त-मस्त.
आमच्या विषयी वाम. -चांगल्या- तो -पण, - कधी -जा -म्हणत नाही.
हॅलो..
हा मॅम, बोला.
हा, बोला.
आता मॅम, मी उद्या जाणार आहे, रायगड कडं.
अरे वा! वा! मस्त आहे. तिथला अनुभव
हो मॅम, शंभर टक्के उद्या सांगणार, मी रायगड चा अनुभव तुम्हाला, कारण खराब आहे, म्हणून.
अजून काय करता तुम्ही?
मग मी आता सध्या -ऑफिसली वर्क करते प्रायव्हेटमध्ये हो.
अं
वर प्लस कॉलेजचा नंतर कॉल करू.
हम्म
येस मॅम.
अजून
बस अग सांग काय नाही म्हणून ऑफिस वर्किंग वगैरे.
अग काय- आऊटपीस टाक सोबत पण जाणार आम्ही, जर्नी करायला, प्रवासामध्ये फिरायला. शिर्डीला जाणार आहे. खूप मजा चालू आहे, आम्ही ऑफिसच स्टाफ आणि चल
हो- हो- हो
हो
छान एन्जॉय करा. मस्त मस्त
ऑफिसचा स्टाफ म्हटल्यानंतर एन्जॉय तर होणारच ना मॅम.
हो- हो
प्रवासात अजून काय आवडतं? प्रवास कसा करायला आवडतो? स्लीपरनी क्या सीटनी?
स्लीपरने , हो नाहीतर जास्त आवडत.
हं काय खाशीेयत रात्रीच्या प्रवासाची?
काय बोललात ना? हॅलो हां म्हणजे बस नाही एकदम निवांत वाटत चांगलं वातावरण असतं नाही का प्रवासामध्ये? आपण आप म्हणलं काम से काम करू शकतो या
हो -हो तू रात्रीचा प्रवास आवड
हो मॅम, हॅलो प्रवासामध्ये बसून एका विंडोच्या साईडन व्ह्यूज बघायला जास्त आवड येस मॅम आपले गाडीतील काय बोललात मॅम?
ना त्येंचा आवाज रेकॉर्ड होणार.
मामी सध्या ऑफिसला आहे ना, ऑफिस वर्किंग चालू आहेत ते वरच आहे ना सर्व कामगार कामगार म्हणून?
हां चालेल चालेल थँक यू मी तुमचे हम्म म्या घेतलंय.
ओके ओके काय प्रॉब्लेम हो हो हो
कट्ट करते दहा मिनिटातच.